हो आजेत काय बाबू बोल बोलता. मावशीला बोल मावशीला दोघी जरी बोला मस्त दहा मिनट बोला मस्त घ्या. घ्या घ्या हची.
अरे ते सानूच म बनावन आ.
काय म्हटलं?
काय नाही. कधी पाठवतात पैसे कधी पाठत आहे.
कोणते ग पैसे
काल काल बोललो ते काल बोललो.
काला बोल अरे ते बोलायला जेमत नाही.
कावरण
तसं बोल नाहीच्यामचनी बोलत. पैशाचा विषय घ्यायचा नाही तुझ्या लग्ना तुझ्या लग्नाला पैसे भेटून जातील.
बरं बर.
लग्नापर्यंत पैसे भेटून जातील ह.
बरं बर नाही जेवण मझंय करतो आता.
सेमपाक
स्वयंपाक झाला.
हो का कधी जा लाग ते
अ पाच सहा दिवसां आणि शनिवारी‌.
हो का त ते याच्यात जागा हे सुरू आहे म्हणते ना ऑनलाईन. ण आपल्या समाज कल्याण.
चालू आहे पण ते आता इंजिनिअरंग ऑप्शन नाही. आहे म्हणते.
अरे देवा काऊन बरा.
कायम. इंजिनिअरचे लेकर जास्त नसते ना हॉस्टेलमध्येध्ये
हो. रूम करूनच राहायचं तिथे
हा र करूनच राय ते कॉलेज पासून ते हॉस्टेलला दूर आहे.
हो का तरी मग पुरते ना इकडे ते रूमचे भाड्या? अर्ध्या पैशात तर रयाटोच भाडं होते.
हो हो बसयच म्हणा तशा पण ते इंजिनियर जास्त नसते तर.
हो आणि ते काय मेसेज लावायचं काम नाही मग?
हो.
ये काय मे डबा खूप चांग आहे.
हो हो.
नाही का ना बाकी ना.
का प्रशू
प्रश झोपली.
काण
झोपली आता प्रश्ले काय दोन चार आठ दिवस टेन्नच नाही काही आता.
हा.
इकडे ऍडमिशन होईपर्यंत कुठे?
सपू.
तप्पई झोपली प्रशू झोपली आता प्रशूची ऍडमिशनच पाहा लागते ना. हम्म.
कोणठं पावर आले.
अप पाऊ बाई कठतरी
पुना मुंबई औरंगाबाद नागपूर.
हो.
कुठे पाहा बरं.
तिच्या मणा ना कुठं पाह.
अमरावतीचं अस सगळ्या याच्यापेक्षा अमरावतीच विद्याभारती सांगतलं भे सगळ्यांनी एकदम चांगला आहे.
हो का?
हम्म ग्रॅज्युएशन साठी खूप चांगला आहे म्हणत ह. कंिन्य आपल्या कंटिन्यू पाहिजे ना रेग्युलर ग्रॅज्युएशन?
हो.
ह् कारण कि ते मग कोणत्या कोणत्या सर्विस साठी ते एऍक्सेप्ट करत नाही ते मग! वालं.
हो का?
हा त्याला मग काही हिर.
सोबत मग काय लायब्ररी.
नाही हो लायब्ररी लावायला कूठे टाईम आहे त्याच्यातच मग का ऑनलाईन अभ्यास काही शाळेत भरूपूर शिकल्या जात ना! कॉलेजमध्ये कंटिन्यू होते त्या शाळेत कंटिन्यू पिरयड होते म्ह
होऊ ना पण मस्त आहे ना म चालू होत ऍडमिशन मग तिथच्या
अ नाही नाही ऍडमिशन तर सगळं फुल झाल्या त्या त्याच्यावर व एक ब खबज त्या ऍडमिशन तर फुल झाल्या सगळ्याचो दीदी झाला दहा मिनट झाला सबमिट येतंय सबमिटवर ते ऍडमिशनचं म्हटलं फुल झालंय ऍडमिशन सगळीकडे तुला अमरावतीतला तर फुल झालंय आणि ऍडमिशन सर्व एकाश त्या तिथं आहेत मग त्यान विचारलं की म्हणे ते कोणती आहे स्टेट बोर्ड आहे म्हणे का सी बीएसी पॅटर्न आहे म्हणे.
हा
त्याला सांगतलं मग सीबीसए स्टुडंट आहे म्हटलं
हा
हा हे त्या प्राचार्यासमोर बोलले अंकल त्या त्या याच्यावर नंबर असते ना त्याच्या लिस्ट व फाई काय अस शाळेच हे हा त्याच्यावर बोलले मग त्या सर सोबत तर बरं ठीक आहे म्हन त्याचा विचार केला जाईल म्हणे मग
हा ह कधी सांगतो म्हणले मग ते
नाही त्याने सोमवारी बोलावलं बोलाले हा अमरात्री चालं सोमवारी ना हम्म तिथं मग कसं समीक्षा आपलं हे बी होते कॉलेजही होते
हो
आणि कॉलेज कसं बारा वाजेपर्यंत असते म्हण ते सात ते बारा हो सात हा सात ते बारा कॉलेज असते पण दुपार मग पर्ण अर्धा दिवस राहते ना अभ्यास करायला
हो हो
काही याचा अभ्यास न काही समजा याचा ऑनलाईन क्लासेस जरा जरा तरी के ऑनलाईन क्लासेस
ऑफलाईन तर आहे तर मावशी
ऑफलाईन आहे बाई पण ऑफलाईन आपल्याला वेळ नाही ना मग
मग दिवस आहे ना
पण नाही ना शेवटच्या वर्षी लावत्यात ना मग हा हा ते तिसऱ्या वर्षी लावत्यात हाऊ ना सध्या ऍडजस्ट नाही झालं तर काय करावं चांगलंच कर लागते ना आता
हो
कंटिन्यू या कॉजच्या अ्यास चांगच क लागते ना
हो
आणि त्यातनी पूर्ण काय मग तुम्हा हे इंग्लिश पाहिजे ना
हो ना
आपल्या चांगल्या कॉलेजच ग्रॅज्युएशन पाहिजे फक्त बाकी काहीच नाही हम् म काय करते कुठी
तिथं म्हटलं अमरावतीत कोण आहे का तुमचे नातेवाईक
नाही नातेवाक काय नातेवाकचं काय पुत नाही आम्हा ति अतुल वेरून करून तिथं असतेच ते गाडगे त्या कोणत विद्यालयत भारतीजवळच त्याचे रूम आहे
हो नाही ते मोठे बाप्पा आहेय वाटते ना नाही ते
ह ते कारंजली आहेेत
त्या ते कारणज हो
ह अ समीक्षा ना ते वकाची काही गरज नसते ते आपल्याला कोणाच आधारवर नाहीय लागत कुठे गेलं तर
का नाही अधारावर नाही म्हणता मी असंच म्हण र
हो हो हो तसं येणं जाण हे ते करायले काही हे असतात आहे ना
हो
हो नाही आता कॉलेजमध्येध्ये गेल्यावर मग ते रूम पार्टनर सापडतेस ना
हो हो सापडते ना रूमच कराव लागल ना मग
हो रूमच करा लागते ना मग आता तिथं गुर तर काही ऑप्शन नाही आपले समाज कल्याणे हॉटेल आहे तिथं ह
हा
पण आता तिचां नंबर लागला पाहिजे कारण की आता जागा फुल झाल्या काय आपल्याला माहित नाही आणखी
नाही मग निघाले असेल ना फॉर्म
ह फॉर्म तर निघालेयेत पण इथं म्हणे ऍडमिशन झाल ना ऍडमिशन ते काय सबमिट सबमिट फॉर्म भेटल्याशिवाय काय भेट नाही नाही त्याच्यात नाही ऍडमिशन
हो हो ते दाखवा लागते ना
ते शेय भेटत नाही म्हती ना
हो
होून रा तुम्ही
हम
समाज कल्याणले म टाकून लागला तर ठीक
हम्म
मा रूम तर कराच लागत मग दोन तीन वर्चे
हो
हो मेस लावा लागल ना् काय फक्त का नव्ह चांगलं चांगलं खाजी सवय होती
हो नाही खातेेत तस खात आहे ना तिचं
हो काही खात
काही खातम काही खातर
तिला काय चवय नाही म्हटलं तेखात तर आपण घरून नाही देऊ शकतो